हॅलो. हा येतो ये आवाज? हा येतोय सर आवाज? हा तर आपण पुढे ते कुटुंबाविशेष हा आपण पुढे कुटुंबावरच विषय पुढे करू. हा.
हो तुमच्या घरा तुमचे काही जणांचे दोन जणांचे लग्न झाले, दोन जणांचे राहिले. बरोबर आहे. तर.
हां.
परणाम तुमची बायको साहजिक तुम्ही जर मोठे आहात. आणि तु असता एक ते. मग ते काय होत का, लहान भाऊ किंवा बहीण तथ तीही गोष्टी बघत असते. त्याच्यानंतर तुमच्या मध्ये जे काही समजा हे असत. एट्रेक्शन तर ते सुद्धा बघतात. आणि साहजिकच मग ती मुलगी म्हणते की, माझी भावजाई असं वागते तर मग मी माझ्या सासू सासऱ्यां सोबत असं वागेल. पण. मला एकच सांगायचं आहे. की मी आधी पण बोललो, का जर समजा तुमची मुलगी आसन तुम्ही तुमच्या मुलींना हे सांगायचं की, बाई तू तुझ्या सासू सासऱ्यांसोबत जशी वागणार तशी येणारी सून या घरात आमच्यासोबत वागल.
ह
तुझं हे कर्तव्य आहे की, सासू सासरे तुझे आहे आणि नवरा तुझा आहे. तू तुझ्या संसारामध्ये जास्त रम आमच्याकडे इकडे जास्त डोकं घालू नको.
बरोबर हॅलो. हॅलो.
हॅलो येतोय आवाज?
तुम्ही हो येतो येत.
हा.
म्हणजे वागणुकीचा झाला. दुसरा मुख्य भाग आहे ना की तुम्ही कितपत अ म्हणजे तुमच्या बहिणीला किंवा तुमच्या याला चांगला सल्ला देता. हॅलो.
हा येतो बोला.
आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यां सोबत कसं वागता. तुम्ही तुमच्या बायकोसोबत कसं वागता. त्यानंतर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारावा म्हणजे मला कुटुंबामध्ये ह्या ज्या गोष्टी घडतात ना तर मी कधी पण दुस्याला दो देण्यापेक्षा स्वःला हे करतो.
बरोबर. आणि त्यानंतर सर एक विषय असा आहे.
हा.
अस आता ज मोबाईल मोबाईल मधे आपण बघतो एका. रीलस वगैरे येतात आता प्रॅक्टिकली त्या रीलीलस वगैरे बघून मुली जे आहे ते तसं वागायला बघतात. तात किंवा तसं करायला बघतात हे सहसा चुकीचं आहे. म्हणजे आता ते जसंज नाटक वगैरे जे टी व्ही वर हा.
चिल्लर पण आहे बघा मला एक समजतं का तुम्ही इंस्टावर व्हॉट्स वर फेसबुकवर किती वेळ घालवता घरामध्ये याचे सुद्धा सुद्धा भांडंण होण्याचं कारण आहे.
बरोबर आहे.
तुम्ही रात्री दहा साडे दहा अकरा बारा ते जोपर्यंत तुमच्या झोपायचे जे काय समजा सकाळी तुम्ही उठता मग तुम्ही लावता ते रील. आणि ते रील बघितलं की मग तुमला अस वाटतं की मी पण सोशल मीडया स्टार होते मी पण पैसे कमवते.
मग कुठलीही सासू कुठलीही आई आईची भूमिका माझ्या मुलीने रील्स रील स्टार व्हाव सासूची भूमिका बाई तू हे असं आपलं हे ब ले दाखवू नको. मग कोणती बाई सरळ आहे कोणती बाई कोणती बाई बरोबर आहे ना कोणती बाई चूक तुम्ही सांगा मला. तुमची आई जर असल तर तुम्ही तुमच्या आईला म्हण नाही आई आपली बहीण बरोबरे जेव्हा तुमची भ तुमची बायकोची भूमिका नाही म्हणत तुझं वाईट आहे. मग ती पण बाईच आहे ना ती तिझ बहीण आहे म्हणून तू तिला वेगळा न्याय लावशील का?
हा.
मग बापाचं काय काम आहे? भावाचं काय काम आहे? नवऱ्याचं काय काम आहे? एक पुरुष म्हणून तुम्ही तुम्ही योग्य तऱ्हेने वागा पहिल्यांदा.
हा बरोबर आहे आपल्या हात ते सहसा की कि कितपत सूट द्यायची आहे कितपत नाही द्यायची असं.
हा. ते म्हणतात ना ते हे पांचट धंदे आहेत की नाही भाऊ मला तर खरच नाही आवडत.
हा तुम्ही आपल्यावर सहजा म माणसावर पण हाय. की तुम्ही कितपत सूट देताय.
हम्म. अ काय गरज आहे? ती बाई खरोखर काही शैक्षणिक करत आहे काही चांगलं करत आहे. तेच ते फालतू पणा थिल्लर पणा ते नाचल हे खाल्ल सकाळ काय खाल्ल दुपारी काय खाल्ल? तुम्ही काही एका दिवसामध्ये इन्फ्लुएन्सर होणार नाही. दहा दहा लाख व्ह्यू होण्यासाठी मग तुम्ही ते धंदे सुरू करता.
हा तेच ना हे जर कस समजा आज एक व्हिडिओ टाकला तर आपण आज जर थांबवलं. म्हणजे माणसाचं कर्तव्य की हे नको करू हे चुकीचं आहे. आपल्या समाजात काहीतरी इज्जत आहे त्या हिशोबाने आपण वागलं पाहिजे. आता हे समजा आपले कोणी नातेवाईक बघितलं. ते म्हणतीलच. की काय नवऱ्याचं काही काम नाही आहे बोलत नाही असं नाही तस नाही.
पाणी काडून टाक. एक सांगू का साहेब तुम्हाला?
हां.
रिल्स बनवण त्याला प्रोत्साहन देणं हे काही वाईटही नाही आहे. पण जर
हा. राईट.
आता जर तुम्ही काहीतरी शिकण्यासारखं म्हणजे काही पेंटिंग वगैरे करताय किंवा काही ब्लाऊज वगैर श ठेवून म टाकताय त्यानंतर काही जेवणाचे रीलस टाकताय ते योग्य आहे. बाकी जर काही अंग प्रदर्शन अंग प्रदर्शन करून जे रील टाकतील
की नाही बायाना उलट प्रोत्साहन देतात काही की त्यांच्या बाइ बाया पण तशच आहेत म्हणजे याच्यामध्ये शंभर टक्के बाईचा दोष नाही शंभर टक्के माणसाचाही दोष नाहीय काही काही ऐत खाऊ असतात ऐत खाऊ असतात त्यांना वाटत की चला नाही कुठ कामधंदा कराला लागणार नाही म्हणजे त्याला आपल्या भाषेमध्ये बा बायकोची भाडखाणे असे असे लोक असतात काय म्हणणार तुम्ही मी कधी पण एका बाजूला कधीच विचार नाही करत
हा आहेत हे तशतले तशतले लोक आहेत बाकी आता त्या व त्या व्यतिरिक्त असे लोक आहेत किती म्हणतात तू फक्त घर सभाळ बाकी आम्ही सगळं बाहेरच आम्ही सांभाळू असे
तुम्ही तुमच्या बाईला बायकोला तुम्ही असं नका समजू न ती बिचारी आहे की नाही तिचा स्वभाव बघा ती काही बाहेर केले धंदे करत तिचा काही लपलाय का
बरोबर तची इच्छा आहे बाहेरचे काम वगैरे करू काहीतरी थोडं जग बघायचं हा तेवढाच हातभार होतो
चांगलाय वाईट काय तिच्यामध्ये
हा योग्य योग्य
आणि साहेब तुम्ही जो चष्मा म्हणजे घालताना डोळ्यावरती तशी तुम्हाला दुनिया दिसते
बरोबर आणि त्यानंतर आत्ताचा काळ असा आहे की लोक स्वतः बघणं सोडून जे दुसरे सांगतात त्याच्यावर जास्त भरोसा ठेवतात
हो मला तेच म्हणायचं आहे की बघा कानामध्ये आणि डळ्यामध्ये किती हाताचा फरक असतो किती बोटाचा चार बोटाचा फरक असतो
हो हा म तेच आहे हां की कोणी काय सांगितलं अरे तुझी बाईकोच असं असं करत होती अस आता अस
मला माझ्या माहितीप्रमाणे कितीतरी बाया अशा बायका अशा आहेत ना कि ज्या नवऱ्याच्या चोरून नवऱ्याला सोशल मीडियामध्ये नातेवाईकांना सोशल मीडियामध्ये ब्लॉक करून रील टाकतात
हो ते तर आहेच
आणि त्यांचे रीली जे असतात ना ते खरंच म्हणजे पाहण्यासारखे नसतात
बरोबर
त्या म्हणजे सगळ्यांना आप ते म्हणतात आंबट शोकीन कोणी पण तुम मी पुरुष आहे मी पुरुष आहे तुम्हाला काय वाटत का बा जसं तुम्ही डोळे झाकले तर का म्हणजे धुन्याला दिसत नाही कोणना कोणी सांगतच बरोबर ना बाहेर ना सायबर सिक्युरिटी कुठे माहितीय हजू
टाकायचंय म्हणजे टाकायचंय लाईक येत आहे छान वाटतोय आकडा दिसतोय म्हणजे आता शंभर झाले दोनशे आले तीनशे झाले हा मग आता असं केलं की असं होईल
मग आता मॉनिटाईज होईल मग मला पैसे भेटतील
हा हे केवढ धोरण आहे पण आता हे पैसे भेटणे काही साधी गोष्ट नाही त्याच्यावर
हा
म्हणजे पूर्ण कधी पूर्ण लाखाच्या वर लाईक्स
हम्म
व्यू त्याच्यावरही असतो आता आणि तशातला एक भाग आहे सर कि असं नाही की तुम्ही अंग प्रदर्शन करूनच तुमचे व्हीवर्स येतील.... काहीतरी आता ह्या जगात तरी म्हटलं जाईल की चांगले व्हिडिओ बघणारे हे लोक आहेत..... की काही घाण व्हडिओ आला की लगेच स्किप करून देतात.
हो....
हा मग काहीतरी चांगला व्हिडिओ टाकला त्याच्यातूनही काहीतरी सोर्स निर्माणू होऊ शकतो.
हो....
तुम्ही जेवणाचं म्हणा किंवा काही असं काही ब्लाऊज वगैरे काहीतरी....
काहीही तुम्हाला पेंटिंग टाक..... तुम्ही तुमच गार्डनच टाका तुम्ही तुमच्या घरात काय भाजी केली ते टाका तुम्ही तुम.... तुमच्या लहान मुलांचे व्हिडीओ टाका तुम्ही तुमच्या नवऱ्याचे व्हिडिओ टाका तुमच्या सासूचे टाका.... काहीही टाका कौटुंबिक असू द्या....
हा आणि.... हा आणि एक त्याच्यानंतर एक कसं त्याच्यामध्ये एक... बिझनेस पण निर्माण होऊ शकतो.
हा....
अनेक सोश... सोशल मीडिया भरपूर भरपूर पॉवर आहे हा कि ते म्हणजे डायरेक.... झिरो बिजनसलाही शंभर परर्सेंट बनवून टाकत.
हो.. कुटुंबात आजकाल खूप समस्या आहेत हो... नवऱ्या बायकोच्या समस्या वेगळ्या सासू सासऱ्याचा समस्या वेगळ्या बायकोच्या... मुलासोबतच्या समस्या वेगळ्या बापाच्या समस्या वेगळ्या मुलाच्या समस्या वेगळ्या बहिणी.... वेगळ्या भावजच्या वेगळ्या.....
सगळ्यांना काही ना काही.....
आणि त्याच्यानंतर कव त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपच्या समस्या वेगळ्या... फॅमिलीचा व्हाट्सअप ग्रुप कशाला फालतु.... कधीबी पाहिजे. मला नाही आपटत त्या गोष्टी अजिबात कोणतच व्हॉट्सअप फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप..... माझा स्वभाव आहे की नाही माझे म्हणजे नाही. मला असं म्हणजे घाबरून म्हणा की काय म्हणा ते म्हणतात नाही. त्यांना नको व्हॉट्सअप कोणतेच व्हॉट्सअप ग्रुप फॅमिलीच्या अजिबात नाही कशाला.....
बरोबर.....
काय गरज आहे तसे तुम्ही एकमेकाला शिव्या देता. अ आमच्या वॉट्सअप ग्रुप वर कशाला अ...
आणि खरंच आहे तेवढा पुरती गोड आणि नंतर शिव्या देतात.
ह मी तर सांगला माझं बोलणसच आहे मी निर्भीड माणूस आहे मला जे माझे मी बिनधास्त...
ओके अ. दहा मिनिटं...
हो हो हो....
ह....